हॅलो.
काय करते तू.
काय नाय बसले स्वयंपाक
काय सांग
आज तर फक्त खिचडीसं
बापरे मी म्ह रविवार आहे आज मट
हा मटण खाणार होते पण तुमचे. दादा बी कुठं गेले आलेच नाही म्हटलं आज खिचडी करून दे
असं कसं कुठे चाले गेले मग तू फोन नाही केला का? नाही केला.
नाही.
का बर भांडणं करून गेलेत का?
नाई नाई.
मग. बरं आपलं ते काय झालं गं मग?
ते पण शांतत्या मॅडम त्यांना वि विचारलं पहिल मी नाही सांगून दिलं म्हणून काय ते. ते मग. पाच लाख काढले होते, ना मंग. कोणाला एक लाख घ्यायचं होत. कोणाला. पन्नास हजार मग ते म्हणतात. कि पहिले तो तू नाही सांगून दिल आता कस काय बदलून राहिली, तुझे वाटचे पैसे आम्ही काढलेच नाही तुझं नाव बी नाही टाकलं असं म्हणायलल्यात.
आम्हाला कशाला घेऊन गेलत? ते काढायला.
मग हा म्हणून काय तुम्हाला. आपल्या आता मॅडमला कस काय. सांगू नाही म्हणता म्हणून फोन मिल ह्या
मग आणि मी फोनची वाट पाहते.
ह
हा छान छान.
हम्म
मग पाचच घेतले होते का.
हा पाचच घेतले होते.
ह आणि हप्ते तर कमी आहेत. पण मग ते नील होणार का फेडलं जाईल का.
हा ना फेरल जाईल.
कारण तू जस मला हप्ता सांगितला दोन वर्ष सांगितले ना. त्याच्यातली मुद्दल पण नाही फेडली जातेय. पंधराशे रुपये प्रमाणे पंधराशे रुपया मध्ये बघ म तुला सांगते व्यवस्थित ह.
हा हम्म.
अ पंधराशे. हा बारा महिन्याचे. किती झाले हजार हजार, प्रमाणे बारा हजार. जर रुपय झाले बरोबर. आणि बारा हजार. हार पाचशे पाचशे, बारा महिन्याचे किती झाले बरं. साडे सात हजार. साडे सहा हजार. निम्मे पकड हजार हजारचे बारा झाले ना आणि सहा महिन्याचे किती झाले आपलं बारा महिन्याचे पाचशे प्र्माणे किती झाले सहा हजार रुपये झाले हा सहा आणि बारा किती झाले अठरा हजार रुपये झाले ह अठरा हजार रुपये एका वर्षाची फेड झाली आणि अजून बारा महिने म्हणजे चोवीस महिने अठरा आणि अठरा शकती झाले छत्तीस हजार रुपये जर पन्नास हजार रुपय ती बाई घेते तर छत्तीस हजार रुपये फेडते मग बाकीचे पैसे कसे फेडणार
बाकीचे पैसे मग जे जेवढे उरले ना तेवढे दोन वर्षामध्ये सगळेच हे निल
अग छतीस हजार आणि एकत्र जर भ मग छतीस हजार हा आणि राहिली कितीी पन्नास हजार छत्तीस वरती चार राहिले चाळीस म्हणजे एकत्र पंधरा हजार रुपये भरायचे
हम्म
असं एकत्र आप आपल्या बायानकड दन होतात का
बरतील ते सीझन वर हे कापाशी कायला का तेव्हा एकत्र बरून देतात ते
हम् हम्
उत्पन्न आलं का द बरतात बचत गटामध्ये आता चरावं लागेल मॅडम
हम्म किती आहेत ते ह कारण की मग हा माझा ज हप्ता आहे ना हा इथे तरी भरलं जाईल तुमच्याकडे तर हम्म माझा चडप्ता आहे तोनील करू मग इकडे बरोबर भर ण त मी देऊन देणार माझ्याकडे जास्त आले तर जास्त हप््या प्र्रमाणे
हप्ता परमाणे बी मॅडम तुम्हाला सांगू का आपल्याकडे जेवढ म्हणजे. जे आपल्याला आपल्याकडे पैसे असेल ना.
हम्म् हम्म हम् तेच ना म गटातलं बँकेत. गटात सांगते मी गटातलं कसं करता तुम्ही जेवढे घेतात तेवढेच काय व्याज नाही लावत का तुम्ही गटामध्ये.
गटामध्ये बी व्याज. भराव लागते. आ मॅडम कर्ज घेतलं का पंचवीस आता पंचवीस हजारच पाचशे रुपए. पवीज
महिन्याच महिन्याच मग पंचवीस ला पाचशे म्हणजे काय टक्के ने झालं बे पं हा मग ठीक आहे ना चांगलं आहे त्या मनाने
पण हे आता कर्ज घेत आहे. हे ना-हे कमी आता एक. रुपये व्याज करणारे म्हणून.
हम करणार आहे.
हम्म
कठीण आहे बाई मी माझं होतं तेच बघायचं होतं एकतर इकडचे नील करून म्हटलं इकडे जर भरता आले तर ते खूप
हम विचारुन घेते मी बाईला आं सांगते तुम्हाला
हम्म. मला तर फेडायला काय वेळ लागणारे.
हा ना
पन्नास हजार रुपये काहीच नाही लागणार मला मी सात हजार रुपये जर इकडे हप्ता भरतेये तर विचार कर. म्हणजे मी एका वर्षाचे किती सत्तर हजारच्या वरती पैसे भरते ना म ते एकतर तरी माझे ते फेडत नाही एकतर. सत्तर हजारच्या वरती सत्तर आणि सात सात चौदा ऐंशी चौऱ्यांशी हजार रुपये जातात माझे.
एका महिन्याला -वर्षाला हा
ह म्हटलं विचारून घेऊ
हो उद्या विचारते तिला मी, काय म्हणते ती.
उद्याच नियोजन काय आहे
उद्याच नियोजन ठरवू आता सकाळी
उद्या काम काहीच नाही मग
ना मॅडम
काय काम करणार ते विचारते
काय काम वजन उंची बी टाकायचंय रजिस्टर मध्ये अपडेट करायचं बाकी एक
हो बरोबर आणि करते का ग मग काम
करते ना मॅडम
कमळीच मला मध्ये मध्ये खूप असं ताण येऊन जातो कशी करेल ती तुम्हाला वजन उंची पाठवले नाही ना मे महिन्याचे जून महिन्याचे मे महिन्याचे
उठवायचे
पाठवशील महिना संपल्यावर जाऊ दे ना काय महिना संपल्यावर पाठव मस्त क्रमाात चालू होत्या
नाही मॅडम सकाळी नाहीच नक्की पाठवणे
बघावे आता तुमच्या मनावर तुमच्या इच्छेनुसारल चालतय सगळं आम्ही कोण आम कोणीच नाही राहिलो आता तुम्ही मनमजी मन मालिक झाले आहेत वाटलं तर फोन उचलायचं वाटलं तर फोन करायचा वाटलं तर काम करायचं नाही वाटलं तर सोडून द्यायचं
ह काय भ म मॅडम तुमही
पण कसं कुठे म्हणते मी
हम्म
बरोबर
नाही मॅडम
म कस खिचडी खाऊन राहिती रविवार असून सुद्धा
काय बाजी बी काहीच नव्हती आणि मॅडम मंग काय, आज रविवार होता मोठण खायची छ तिको नाय काय कर
मटन शा होत नाही बाईला आज मटनलाच फोन देते म्हणून मला सांगितलं मॅडम आता फोन नका करू म्ह ल त्यजी फोडणी खराब होऊन जाई म्हणून फोन वर बोलता बोलता
जाऊ दे कधी येणार मटण करूया आपण. बकऱ्याचं करू आता.
हा बकऱ्या असं करू आता आपण मी सांगेल तसं तुला.
हो.
तेव्हा करायचं मग.
हो.
हम खायचंय आता तुझ्या हाताचं बघू बरं तू कशी बनवते?
हा चांगली नाही बनवते ना? म्यॅड बा
हो ना. चांगली नाही बनवत ना खरंच. चांगलं बनयचं शिकून घे. मस्त.
हो.
आणिला फोन केला होता रे मला.
आा रिमा आत्ताच फोन केला होता की रिमा म्हटलं मला मॅडमशी बोलायचे तर आपण नंतर बोलू शक सांगितलं तिला, आज सांगून दिलं फोन लावलं होतं ती री ना ह
तुमची पण मीटिंग वगैरे घ्यावी लागेल आता. का तुमची मिटिंग घेऊन कंटाळा आलाय तम्हाला आता तुमच्या सुप सुपरवायझरांचीच मिटिंग घ्यावी.
आमचे सुपरवायझर
ह मग तुमची सुपरवायझर मी येते. बाकीच्याची सुपरवायझर रंजना आणि माले म
हम हम
हा त्यांचीच मिटिंग घ्यावी. कारण की सगळ्या सी आरपीनचीं मी मिटिंग घेते तर मी जर काही गोष्टी मागितल्या तर मी वाईट होऊन जाते. ते नुसते मिटिंग मध्ये गंमत बघून बसतात. बघ ना ग रंजना अशी का बरं करते गं ती? एक पण गोरोद असत ना मातची मीटिंग घेत नाहीये. दोन महिन्यापासून म्हणजे आधीपासनच नाही घेते तुझी. ती कायणतात मावशीची मुलगी वगैरे. टउन किती आहे खूप.
हम्म!
संंदा मात्याची मीटिंग तिकडे दिसतच नाहीायर. हां! आणि ती पण करत नाही. खरं बघायला गेलं तर तिच्या. कडे एवढं काम पण नाही न तेवढी चार गावं सांभाळायचे. तुमच म्हणजे चार गाव माझ्याकडे तरी तीन गावं आहेत.
हा हो ना मॅडम त तुम्ही किती काम करता म.
तेरा चौदा गावांचा डाटा भरायचं सगळं नियोजन करायचं एक. तर सगळ्या मिटिंगा वगैरे. आता काल सुुद्धा संध्याकाळपर्यंत. आम्हाला रिपोर्ट द्यायचे होते सांग तुम्हाला.
हा ना आणि सगळं इथ. मी कवर करून घेत.
अग हे आता आलेले आहेत ना विजिटला ऑडिटचे लोक इतके डेंजर विचारतात ना. तुम्ही या मॅडम ला ओळखतात का. हे कुठून आलेले आहेत. तुम्हाला यांनी दिलेला आहे का आणि लोकांना डायरेक्ट नाही म्हणून पडतात तर. असे पण काही काय लोक. म्हणजे देऊन सुद्धा नाही म्हणून पळतात. म्हणून त्या लोकांशी चांगल्या. संबंध ठेवण्यासाठी आपल्याला जावं लागतं. भेटाव लागत आता मी पण तुमच्या गावामध्ये येत. तर मी मी सगळ्यांशी बोलते. काय कसं आहे म्हणजे असं रस्त्यावर. पण चालत राहि विचार. ना मी कशी आहे. आहे खाल्लं का बसल. अस विचारते त्यांच तसं काहीच नाही मी पण एक म. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी तुमच्याकडे मीटिंगला येऊन जाते बरोबर ती मीटिंग करत च नाही मग काय करतात एकतर ते मला ते समजत नाही फक्त लसीकरणाला तेवढे दिसते एकत बाकी किशोर वईन मुलींच्या टिंग पण नाही दिसत त्यांच्या फोटो मध्ये तू बघितलाय का
नाही नाही
तुम्हा सांगते की तुम्ही मिटिंगचं नियोजन करा म येऊ जाईल आता उदरी माकडे आहे मिटिंग एक तर किशोर वाईन मुलींची मिीटिंग ओक ती म्हणे मॅडम तुम्ही येऊन मी मि मिटिंग ठेवते म्हटलं चालेल, मी येऊन जाते म्हटले
हो मॅडम तुम, तुमच्यावर जास्तच काम आहे, मॅडम
पण मग अगं मग लोकांशी कशी होणार ग लोकं कस काय ओळखणार आणि, आपले काम कसे चांगले होणार बरं? ह आता जोपर्यंत, आता तुम्ही किती क तरी सांगणार आहे किंवा त्या आपण कितीतरी सांगणार आहे तिच्याकडे हुशार आहे सी आरपी मान्य आहे. पण शेवटी त्यांचा बोलण्यात त्याचा आमच्या बोलण्याचा फरक पड
फरक पडतो, हा ना मॅडम
तर मातांना कधी शिक्षित करणार?
हा
बाबा दोन वर्षाचा गॅप असायला पाहिजे, व्यवस्थित आहार घ्यायला पाहिजे बाळाची काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. कस करणार मला तर त्यांच्याकडच टेन्शनच येत बाई एकदम मालेमसारे एक वेळेस ठीक आहे बाॅ ते पुरुष